हॅलो. हॅलो.
हॅलो, हा. आवाज येतोय का, मॅडम? हा. चहा झाला
हो हो झाला तुमचा
मी चहा घेत नाही संध्याकाळचा सकाळचा थोडा घेते बिन साखरेचा घेते आता नाही घेत संध्याकाळी घेते
हा
बरे आहात का तुम्ही?
हो बरी आहे की तुम्ही
हो हो बरी आहे
हा आवरलं
आता करायचं संध्याकाळचं रात्रीच स्वयंपाक
स्वयंपाक हा हा हम आमच्या झाला थोडासा थोडासा राहिलाय
हां हा बाहेर काय भाजी आणायला का का कशासाठी गेलेला
बाहेर गेलते मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन ह काल पण जरा गेले होते त्याला बरं वाटत नव्हतं थोड ताप वगैरे आला होता त्याच्यामुळे
हा आता बरं आहे का मग
हो आता आहे जरास बर
हा हा त्या वातावरणामुळ मुलांना ना काळजी घेला ते
काळजी घ्यावी लागते वातावरण मध्ये अस एकदमच ऊन एकदमच पाऊस हम्म
जॉब सोडला काय मॅडम तुम्ही
हो सोडला ते कस लहान मुलगा होता ना
हा हा
हा आणि टाइम पण झुऊन येत नव्हता म्हणजे मला सहा ते सहा कंटिन्यू निघायचं लागायचं
हा सकाळी आवरून परत तिकडं
मग सासू सासरे पण म्हणजे जरा नंतर नंतर नको म्हणायला लागले होते ना
हा हा म्हणून बंद केलं म्हणून बंद केलं एकच आहे काय
हो एकच मुलगा हम तेच्यामुळे
लहान आहे का मग अजून
हो आता म्हणजे तीन वर्षच आहे तसं आधी पहिलं पहिलं राहत होता तो
हा
नंतर न मग ते घरचे पण नको म्हणायला लागले आणि मग मुलगा पण जरा किरकिरी वगैरे करत होता
हा हा
हम्म
आता तुम्ही दिवसभर नव्हता. त्याच्यामुळं पण किरकिर करत असल. अजून लहानच ना तो?
लहान हा त्याला कसं मध्ये कस राहत पहिलं पहिला मी इथच होते म्हणून राहतात त्याला एवढे जास्त सवय नव्हती. मग माहेरी गेले ना एक्झाम साठी मग तिथं त्याला ओढ लागली जरा. माझ्या सोबत राहून -राहून.
हां.
मग तिकडून माहेर जून आल्यावर मग तो जास्त चिडचिड वगैरे करायला लागला होता.
हां -हां.
ह त्याच्या म तुम्ही करता जॉब वगैरे काय?
नाही आता बाळ पण लहानच आहे माझं पण लोन वर्षाचं. अजून व्हायचंय अजून पुढच्या महिन्यात होईल दोन वर्ष.
ह हा.
अता जरा मोठं झाल्यावरती करायचं थोडं कळायला लागल्यावर. राहत पण नाही ना अजून लहान नासत्या मग हम्म.
तेच प्रॉब्लेम येत. मुलं लहान असावच कुठं बाहेर जातात नाही जास्त.
होय हा.
ह हं.
हा. आण कुठ मे कुठे असता तुम्ही आता?
आता आम्ही नगर मध्ये
हा हा मी तिथून येऊन जाऊन करत होता?
हो तिथुन येऊन जाऊन करत. आणि कसं मला एक टाइम म्हणजे एक टाइम तिथं घालवण्यात पण हे जात नव्हत ना कारण घरी येईपर्यंतच मला साडेसहा वाजायचे.
हो.
हम त्याच्यामुळ बत सहा वाजताच निघाय लागयचं. हो सासू सासू होती घरी. सासरे पण जातात कामाला. हम् सासू बघत होतीत मुलाला. हम्. त्याच्यामुळे आता कस पार्ट टाईम बघायच चाललंय म्हणजे जरा वेळ ला अस मुलाला पण घेता येईल त्यासाठी
हा हम् हाप डेच करायला पाहिजे मग.
तसं बघायचं.
चित्ता आला जाऊ नको बाहेर इकड ये. एक दे माझ्याकडं. आ. एक दे. मग बस खाली, खाली बस. इकडे ये तू आ मुलगा ऐकतच नाही, एक म्हणजे एकच धरतोय.
लहान आहे अजून म्हणल्याव.
झालाय. पाऊस पडलाय बाहेर आणि ते आमचे बसत्यात ना इथं कॉलनी मधले बाहेर सगळे सासू वगैरे असं. गप्पा मारत बाहेर, चिखल झालाय आणि सारखं तिकडच जातोय आणि परत येतोय पाय धो म्हणतोय आणि परत जातोय असं करा लागलाय ऐक ना झालाय.
तसंच तसंच करत्यात.
हम्म, आ माझं ग्रॅज्युएशन झालंय, बी एस सी झालंय. हम्म, मला ते एम एस सी सा ठी मला करायचं होतं प्रयत्न पण अ ट्राय केलं पण ते काय माझं ओपन असल्यामुळं काही जमले नाही, ते इंटे एक्स्टर्नल मार्क्स मध्ये जरा कमी म्हणजे एक दोन मार्कासाठी ते राहिलं, मग ते बाहेर मग गेलेच नाही. परत, मग मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला नंतर.
हो, हा हा.
म आता लग्नानंतर करत होते, पण लग्न पण कोरोनामध्येच झालंय माझं. लग्न कोरोनाम् झालं मग त्याच्यानंतर मग ते अ चालू झालं घरात. इकडं.
होय. हा आणि ते अ ग्रॅज्युएशन कोणत्या फिल्ड मधनं झालंय तुमचं?
काय?
ग्रॅज्युएशन कोणत्या साईडने झालंय म्हणलं?
स्टॅटस्टिक्स मधनं झालंय. हम्म, स्टॅटस्टिक झालंय, एम एस सी पण करायची होती त्याच्यातनं स्टॅटिस्टिक्स मधनं. पण ते काही झालं नाही, जॉब जॉबचं ट्राय केलेलं मी मागच्या वेळेस, पण त्याला जरा तया कोर्सेस वगैरे लागणार होते ना, मग ते नंतर मग ते प्रेग्नेंट राहिलो ते राहिलंच परत.
होय? ते तसंच होतंय. मुलांमुळंच हम्म, म आणि?
तुमचं काय झालंय शिक्षण?
माझं पण ग्रॅज्युएशन आता कमप्लीट झालं. यावर्षी आता पुढं कोर्स करायचा एखादा चांगला.
हा हा हा, कशातून केला?
कॉमर्स बी कॉम मधून केला, हम्म हम्म.
बर बर. माझी मैत्रिण पण आहे तुमच्या गावाकडं एक, तिचं पण लग्न झालंय आता.
हा ह, कोठ मिरज मधन?
मिरज नाही इकडं, अ सुभाषनगरमध्येच आहे.
पवार म्हणून.
पवार का, पूर्ण नाव म्हणजे आहे का काय माहीत.
कोमल शिवाजी पवार असं नाव आहे तिचं, लग्न झालं आता तिच्या पण कधी झालय आता, मार्च -फेब्रुवारी त्या दरम्यान काहीतरी झालं असणार
हम, हम.
तिकडून ते माझे माझ्याच बॅचलर होतीतं क्लासमेट.
हा, हा.
हम्म
किती महिने जॉब केला मग तुम्ही तिथं, काय अगोदर कुठं करत होता.
नाही -नाही पहिल्याच गेले होते तिथे तरी दीड- दोन महिन्यात केला, मी जास्त पण नाही केला, ते माझ एक त्या मध्येच गेला ना दिवस.
हा, मग त्यांनी ट्रेनिंग दिलं काय तुम्हाला येत होत?
त्यांनीच आम्हाला तर काहीच येत नाही काय नव्हतं येतं ते आता, त्यांनी शिकवलं तसं आ मला. समजून पण तेवढं घेतलं.
हा, हा.
हो म्हणजे सर पण चांगले होते, मॅडम पण चांगल्या होत्यात. समजून वगैरे सांगात हो, हा ते पण, होय आणि ते प पण रागावलेत सगळे थोडे, पण आता कसं घरच्यानं समोर
होय, आता ते बाळाच अस बाळाचं पहिलं बघायलेतं पहिला त्याला आणि, आईचे जरा हे पाहिजेच. त्याला पण, वेळ कधी देणार त्याला मग, लहान नाही तोपर्यंतच
हो, तरी मिस्टर वैगेरे मला नकोच म्हणालते आता पण माझं हट्ट होत, म्हणलं जायचं ते मी करणार असं
ह, एकदा जायला लागल्यावर मग ते हे होत नाही. नको वाटतंय करायला, सकाळी हे धावपळ -धावपळ.
हो.
आणि टायमिंग पण त्यांच भरपूर आहे हो.
हो आहे तेच ना, मला पण नंतरन कस तर वाटलं सग ते कस चांगले होते ना सगळे लोक येतात.
होय.
असं मॅडम पण असं खूप असं, जास्त कोणी एवढं समजून घेत नाही, म तेवढं समजून घेतलंय आता तेनी मला. म्हणजे मला कशाचंच अनुभव नव्हता. काही एक्सपिरियन्स काहीच नव्हता मला, सगळं त्यांच्याकडूनच शिकायला मिळालं.
हो, हो, हो.
हम्म, हम
मी पण एका ठिकाणी गेलेली जॉब साठी, पण त्यांनी मला ते कोर्सेस नव्हते त्यामुळ. ते करा लगेच घेतो, असं म्हणले मग त्याच्यानंतर मग ते राहिलंच माझं.
हा हा!
प्रेग्नेन्सी मुंळ म्हंनल राहू द्या आता नंतर बघायला येईल. म्हनाला त मग बाळ मोठं होपर्यंत वाट बघाय.
वाट बघायची.
एक मिनट अ मॅडम.